हॅलो हॅलो - नाही
बोल कि?
ऐकू येई ना तुला मी बोलतेल मी लावले फोन आता केलो तसंच मी सबमिट माणसं होय कोण?
हा बोल कि आता
अ हयो एक फोन आणि एक फोन दोन आहे आता पुढचं फोन करणार नाही. नाही.
असं पूजा कुणाला करायचं माहिती का? जी बाई घरात बसून असते बघ तसल्यासनी फोन करायच.?
पाहिजे काय. कोण नसलं तर कोणाला बी केलं चालते ग ॲप नाही का नविनच काढली एकदम होय. काय काय प्रत्येकाात आणि कुणालागते आणि कोण बोलल एवढं पाच पाच वेळा सांग बोलणार नाही ग कोण? म्हणूनच कुणाला नाही गेलो तुझ्या सग एवढं बोललं कि झा. पंधरा होत्यात.
अजून किती हे एवढा आणि एक काय? हे एवढं आणि एक काय?
आणि एक होय मग जेवण काय करणार? गाऊन घालाय काढलीस. गाऊन घालाय काढलीस गाऊन
प मरून ठेवल्याता एक तारखे पासन बघू बाई पुढच ठरवत बसले आता का नाही ते राजूदादाला फोन लावतो मला काय म्हणतोय बघतो जरा म्हणजे मला त्याप्रमाणे तर मी उगचच म्हण मटरेल आपलं कमी करा लागलोय कि मीनात ये कि नाही ती चालवाई घेतो म्हणाल्या. आ होय होय.
कुठंली मीना ताई?
मीना ताई ग ती. मीना मीना त्या मालाची काल परवा तुम्ही दूध. दिला नाही सा का तिला हा नवं नव. तिकडली ग. बचत गटात लिवाई येत नव्हत्या काय बचत गटात लिवाई तर येत होती काय. मी आज म्हटल काय असेल ते हा हा ती म मग म्हणतात त तुम्ही नाही तर मग आम्ही घेऊ काय म्हणाल ते द्याकी म्हटलं म चालतय का चालतय. नंबर म्हंटलंं बर म्हटल.
बघ. या म येतो संध्याकाळी म्हटल्या मग. ते उगच राजू दादाला म्हणतो मी. हा. बाबा पण रिकामाच हाय गं होय होय. मग ते राजू दादाला उगच फोन लावून विचाराव म्हणत. त गिराईक काय दिव्या काय त्यांना हा
तीन तीस हजार रुपये.
देणार की.
देणार नव्ह? देणार असलं तर मग घेऊदेत. तिकडं मग आपल्याला तर काय. करायच आडचन हाय देऊन घेऊन द्या. आपलं तीस हजार भागलं म्हणजे विषय संपला की आपला.
सपला होय मग दहा मिनट झालं काय गं. आई शप्पत आनु आज बकरी ईद. मला सोपा आया सोपा प्यार का तोफा तेरा लाया हे जीवन मेरा.
काय आलं?
हं. आय लव यू. हॅलो, मला? काय? बकरी ईदच्या शुभेच्छा आलं. अर तेच बकरी ईदच्या शुभेच्या आल्या. काय येणार मला येऊनच्या येऊन? हॅलो,
हा हा हा बोल की, हॅलो बोल. तेय की मी बोल
ए आवाज वाढवायचा नाही हां फोन कट करीन. हां माझचं आहे. सिरम आणलय त्यातलं एक ए पूजा, इथं दोन बले कसली आहेत गं? हॅलो, इथं दोन बल कसली? मग इथं लावायचयं. हां,
स्व - स्वप्नील सुनीलला वाटलं तो आपलाच बलं आहे. म्हणून त्याच्या दारातला बल उचलून त्याने आपल्याला दिलाय. तो कुठे आहे कोणास ठाऊक?
बल भर. हां ते घ्या नं घरला.
घरला यायचंय हाय व्हय? ट्राचा बल हायत. त्यानं आपल्याला दिलाय.
कोण स्वप्नील?
मला वाटलं आपलाचं हाय
कोण गं? कोण? सुनील व्हय?
त्याच्या दारात होत
हं हां बरं झालं.
म्हणून त्यांनं आपल्याला दिलाय.
हां हां हां चालते.
मगं, काय पल्यास
पण काढा. एक एक एक एक साईड ते आपलं आपलं घरला घ्या. टाक, दही धपाटे खाल्ल आज मी. नाही नाही, बंद हायत ते म्हणजे, ते सुनिलचं आहे. हं, एक बळतात मगं काय म्हणतासा?
का नाय, हिज्या संग बोलत-बोलत म्हटलं हॅलो बोल त्यय केवढं वेळ जातोय म्हणून हिला फोन केला, तर ही माझाचं वेळ घालावा लागलीया. हम्म हम्म.
हस्तीस का?
पूजी इथं गोळ्या कसल्या आणून ठेवल्यात ग? माहीत नाही बा.
कशाचा
दूध, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी अ ते मिल्क अ तिच्या आहे बदाम शेक
हम्म, त्याला तसलंच असतर मैंचिंग.
तीस रुपये न हॅलो
हो बोल की
मग
मं श्रीखंड करून खायचा. आता विकत आणायचं नाही आपण. हॅलो श्रीखंड, आम्रखंड घरात आणून खायायच.
खायायचा काय? चालतंय मी तेवढं मागवलोच नाही नई, अजून मला एक-एक किलो आणि एकादी लागल सुद्धा. बघेत काय करता आणि एक-एक किलो आणायला लागतय काय कुणास ठाव, म काय म्हणतासा पुढं बोल कि पूजे.
तू बोलना असं तू तिकडेच बोला लागल्या आणि
अरे बोलायला ये पूजा तुझ्या मी बोलालोय तर तूच थांबा लागल्यास बोलत-बोलत. तू बडबड की तुझं तू एक-एक.
मी बड बडू होय, ते ग दिदीची साडीला ब्लाऊज शिवायच आहे, काढलोय फोटो, अ ते हे कराल तो तेजातला पीस बीन काढतय ते ठेवलीस कशी? त्यातला हुं. काळी नव्ह तिला नेसवलेली हाईता. पहिलच्या नसेवलेल्या हाईता दोन तीन.
व्हय.
हा ते राजू
हा दहा मिनिटं झालं नाही.
दहा मिनट होय. नऊ आठ मिनिट झालेत. दोन मिनिट राहिलेत. सात. मिनट आठ मिनट होईल.
ह ह दोन मिनट झाल्या जरा थांबइन् एक सारखच वागतिया. वहिनी कुठं गेल्या? हॅलो. वैनीला एवढ वर घालवलीस होय एवढ्या लवकर काय म्हणते माहितीये तुझा बाप रेकॉर्डिंग होते काय? रेकॉर्डिंग होत व्हाय. रेकॉर्डीिंग होतय. मग काय म्हणत ऐ बाय तिथं ग्लासत ग्लास घाल प्लेट काय चमचा आहे खाली पॅलेट आहे काय चमचा आहे खाली हा घाल ग्लास मधे त्या आण चमचा आणि प्लेट पण घ्या तिथ प आहे काय चमचा आहे खालीाय टी घा घाल ग्लास मध्ये ग्लास आणि चमच्यानी प्लेट पण आहे ती पण घे आपलंच आहे. तन्वी आली तन्वीची पर्स तेव्हाडी काढा.
हॅलो. वो को येड्या असं करू नको राहिलेत नऊ मिनिट. हॅलो एक मिनट राहिलाय.